हॅलो..
हा लागल्या लागला...
बरं झालं म्हटलं चल एकदा तर ट्राय करून बघू... तुमचे कंप्लीट होऊन गेले. तरी बस ना आ.. ट्राय करत राहायच. मग काय आणि ते परत नवीन लावलं ना मग ते म्हणता आता माझा चला माझे पण होत पूर्ण
हो. औ.
हम मग सध्या आता माझी तर काही गडबड नाही. तुमची ऐकून घेते मी नंतर मी देईल त्रास तुम्हाला हम्म झालं का जेवण वगैरे..
हा करता येतं ते ताई अ कडी भात सकाळी नाश्ता झाला. भरपूर जरा जे जेवणार बाजाराला जायचं त्याच्यामुळे मग.. संध्याकाळी मग ताजा भाजीेपाला. ह..
हम्म हम् आता तर भाजीपाला पण खूप महाग झाला.
भाग झालाय आणि.. पण मुंबईपेक्षा इकडे बरं आहे ना ताजा ताजा
हा तेवढा आहे. पण मग बघा ना तुम्ही.. दोन चार भाज्या घेतल्या तरी दीडशे दोनशे रुपये असे. जात आहेत खूप महाग झाले. कोथंबीर तर बापरे बाप! नुसते पानं पाणं उभे अस.. कडे घालून ठेवा वीस रुपयाला एवढं एवढं श देत.. चार पाच काड्या परत थोडं पुढे जाऊ.. मग दुसऱ्या भाजीवाला अजून दोन तीन काढ्या एक्स्ट्रा देतोय का..
आता भला.. कडीपत्ताच काही दारातच असतता. मग ताईंनी आणून दिला मग अच काढून ठेवलाय.
हा..
मग माझ आलं... अं कोथिंबीराणी ताजी वांगी आणि अजून काही खायचं पोरना आवडती गावची तेवढी घेऊन जाणार ते मिठाई वगैरे काय नको पिढ पिढ कारण खावाच नाही बरोबर तर काय आण ते म्हणे
हो सध्या तरी काय आहे आता राहिलंच नाही तरी बरं बरेपैकी भेसळ उघडी झाली आता
झाली झाली हे मुंडे बाबांच उपकार आहेत ना
उपकार आहेत खरंच आहे ना माणसांचं आरोग्य तर चांगलं पाहिजे
हो तुम्ही काही खाऊ घालात माणसच मा मारून टाकायला ठेपलेत तर काय बोलणार
हो ना खरंच आहे
पैशासाठी तुम्ही माणसकी पण विसरताय की कोणाची तर लेकर बाळ खातात बाबा
आता ते आणि बघा ना मग तुम्ही हल्ली कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय मग कुठे ऐकायला येत कुठे पहिल्या लोकांना होतं का कधी तर कॅन्सर हा आजारच ऐकलेला नाही
नव्हताच फार दुर्मळे असायचं मग कॅन्सर झाला का म्हणल्यावर बापरे शेळी घाबरायची वगैरे
आणि अजूनही तेच होतं ना अर्ध निमित तर घाबरूनच जातात
जातातच बचारे
हो खूपच आवघण
आणि एक एक सर होते आमच्या ओळखीचे तर त्यांनी ज सांगितलं मी शंभर प्रकारची भजी करतो तर म्हटलं कस काय तर मला म्हणटात अरे काय पण घे प त्याची भुजी करायची झाली श मर
कयचे
हला अरवा
ह काही घॅडी टाका त्याच्यात भोबळा टाका गिलका टाका बटाटा टाका कर्नाटक
मला एवढी भजी खाऊ काय तेलकट वाढवायचं शरीरातला सगायात आपल्या शंभर प्रकारचे तो म्ह ह चांगली गोष्ट त्यांना म्हटलं खायच्या पाण्याचे कधी खाल्ले का मज करून नवीन म्हणजे बघा म मी एकशे प्रकारची भजी करू शकते की नाही
एक एक् सट्राजत नाही ते छान लागत खरच खायच्या पानाचे माझ्या आईने तर त्याचा वेळ लावलाय दारात एवढा उंच आणि इतकं मोठं झालंय ना तो वेल एवढी पान येतात त्यांना कधी आता तच घ्यायला लागत नाही तो वेला असं मस्त डफळत चाललाय पूर्ण हम्म खूप छान आणि ते आसाव पण म्हणतात
असाव हो कधीतरी आपलं म्हणजे दोकानून एकदा दोनदा तरी ते जेवणानंतर खाऊं आपण
हव हो हो ते तर म्हणजे कोुणी आलं ना घरी की येता आता तोडून देत राहतात जसे लोक अळूची पाना देतात तसे ते ह विड्या ात मोकळी जाा त्यामुळे भरपूर लावता येतं त्याना
हम्म ते नर्सरीतून आणलायी पण एकदम छोटे छोटे पाणी आ होईल तेव्हा होईल मोठा
हम्म नाही मलाही दिलं होत तिने रोग पण माझ्याकडे ना ऊन येत नाही बाल्कनीमध्ये त्यामुळ झाडच िकत नाही तरी पण मी हासेनी ठेवलीच आहे जेवढे येतात ना बिना उन्हाची ते ठेवली आहेत सकाळी अगदी अर्धा तासाच एकवडस भेटतो तो उन्हाचा कोवळा पण टिकतात पण बिचारी झाडं तुम्हाला सांगते तीन चार वेळेस असं झालं मला गावाला जावं लागलं ना पण ते प्रत प्रत्येक वेळी मुरजून केलेली झाडं उठून उभी राहिली परत प्रत्येक वेळेस ती सातच सोडत नाहीये त्याच्यामुळे असं जीव अडकलाय की नाहीर किती पण हे झाले तरी ते उभे राहतात पर तपंकानी त्यांच लक्ष द्यायचं काळजी घ्यायची हम्म आता माझ त वेल आहेचा मनी प्लांट म्हणजे मी चौथ्या फ्लोअर ्लोर राहते तो दुस्यारून खाली उतरला यात दुस्या फ्लोरच्या खाली उतरला येतो एवढं लांब झालं आणि छान दिसत बल्डंगला लांबून बघितलं तर
हिरवाई कोणार हे छानच वाटते म्हणजे बघनांच्या डोळ्या पण ते थंडावा मिळतोस ना
येतच ते स
हा ते आधी आमच्या घरी होत ते मता मी सगळं गावाला पाठवले झाडं तर ते आमच्या भातात पाणी घालायचं तर तेवढंच त्याच्या डोळ्याला आराम असायच त्यांच्याकडे पाणी घालायच तुम्हाला घालायचं तेे रोज पाणी तुम्ही घालायचं
हम् माझ्या तर फक्त नऊकुंड आहेत नऊकुंड्यांमध्ये पण एकही कुंडी अशी नाही का त्याच्यात झाडं नाही आहेतेत सगळी छान मस्त गेलेली येतात गेलेली येतात ते त्यांची जिद्द सोडत नाही मम्मी पण त्यांना जिद्दीने वाढवते जसे चाललेच चालू ते छान वाटत ते पण बघून आपल्याला
नाही खरंच छान आहे असावं तुळस तरी असावी घरात
हो हो
का असे ना नाहीतर म स चिनी गुलाबाचं पण लटकू शकतो आपण कुठ ते लटकू शकत तिथ काय काय लोक कना आवडत नसते माझ्या मोठ्या सोन्याला अजिबात आवड नाही र नाग कशाचीच नाही धाकटेलाा त्याला प्राण्यांचा खूप वेळ आहे तर ते ओहरू वेळ आहे मग
हो आज राहता चाले
हो दोन टोकाचे दोन भेटल्या तर कसं मला ऍडजस्ट कराय लागत अस बघ आता हिच्या घरी गेल्या याच्या सारखं राहायं तिच्या घरी गेल्या तिच्यासारखं राहायचंय कसही राहा पायानोकत चांग राहा
मग काय हो पिऊन चुकीी ढाकाही येत नाही सोबत माणूस गेला की सगळे इथे सोडून जातो आहेत तोवर चांगलं राहा नाव कमवा
सगळं आल्या विनाकारणधस बसत नकोय काय चुकलं काय नाही आवडलं तर स्पष्ट बोलून बोलायचून सांगितलंय
मनात आडी ठेवायची नाही तिथेच सगळ्या गोष्टी
हम्मम मोठी तशी शांतता हे बारकीचं थोडस जाणवलं अरेदावी किंवा खटकळपणा सांगितलं बाबा सासर माहेर मधला फरक समजून घे प्रतीक्षा तिकडे आपण आई बाबानी लाडकीले का असो इथे ह लाडकीच आहे पण काम चुकलेलं नाही णालाच मग आता सकाळीच मुलाचा फून आण हो ना आ तू नाही ये ना तर करते भूक लागली की जगमारत करताय माणूस तू असले की कर मग ती टाळ टाळ करायची
मग तुम्ही करायला ही वाट बघायची
हा. म मी पन शानी मी पण भांड्याला हात नाही लावचे, त्यासाठी घरात सरकून द्यायचे बाजूला ते घासाची. तिचं म्हणणे मी सगळे काम खरं पण मलाय खाला पिळा मिळाला पाहिजे, मग माझं म्हणणं की आता मला त खा चे दिवस
मग मग केलंच ना आयुष्यभर, आता इथून पुढे आराम तर पाहिजे
मग बरं आप-माझ्यासारखं तिचं लग्न लहानपणी झाल् केल नाही सत्तावीस वर्ष झाल्यावर झालेय मग काय प्रॉब्लेम आहे करायला बरोबर
हो ना
पिढीतला अंतर ह्याच्यामुळेच सगळे ते खटके उडतात मग
खटके ओढतात समजदारीने सॉल्व करावं लागतय सगंळ
हा ना होईल हळ हळ पोरण याय लाग तिला चांगलं चपात द्याय लागत चांगली गोष्ट आहे बाबा आणि बाहेर पंधरा रुपयाची चपाती मिळते आपल्या ठाण्यात होत तेव्हा दहा रुपयला मिळत होती. आता डोंबिवली ते खास वेग सिटी आहे ना ते पदावा सिटी म्हणतात ते वेगळ सिट ते पार ते तरं सगळंच महाग
हा हा
भाड तेवढं कमी मिळालं म्हणून म्हटलं ठीक आहे चांगले रुम आहे तर
मग काय
हम्म खायचं करायचं आता ओव्याच्या पानांची गती करायची
हा हो मी पण ऐकलेय बरं का ते ओवाच्या पानांची हम्म
मोठीला म्हटलं आज वळच्या पानाची भाजी करू. तिने ओवा पण घेतला टाकायला म्हट आरे आता ओवयच पानच आहे म्हटलं वरण ओवा टाकायच. काय गरज आहे.
ह
ते मग अशी तुझ्या मुलाचं सांगितलंच ना तर पाऊस पडतो तर पाणी कशाला तापव त्याला टतरी कळतय का पाऊस पडतोय पाणी आता ओव्याच पान घेतय म्हटल्यावर ओवा त कशा टाकायचं एवढ्या मोठ्या पोरीला कळेना.
सांगणं आपलं काम हाय सांगायचं पण असं विनोदी पद्धतीने हसून खेळून की त्यांना वाटत नाजे ह् करते अस.
हम्
मुलांना पण ते असं वाटतं ना आपण केलं तर त्यांना कळणार आहे आपणच त्यांना सवय नाही लावली तर त्यांना काय व्हॅल्यू करणार आहे असे मग पाणी वेस्टच होतं कुठेही फेक- तिकडे, फे तिकडे- मग आता त्या शाळेच्या बाहेरच झाड आहेत मोठे. आणि ते झाड अगदी खूप मोठे असल्यामुळे असं डेली त्याला कोणी पाणी वगैरे देत नाही. आता हा रोज घालतो नाही, ह्याचं बघून ह्याचे अजून चार मी रोज त्यांच्या बॉटलमध्ये उरून आणतात. ते पण येऊन टाकायला लागले तिथे आम्हाला पण टाकायचय मग ते सगळे मिळून टकायला लागले म्हणजे ते कसं- एकाचं बघून दुसरा, दुस्याचं बघून असं खच-
अ जनजागृती इथुनच सुरू होते मग,
हम्म
हा ते अजून चार मुलांना सांगते, अरे इकडे नको.
हा ते शाळा सुटल्यावर बघतात ना, अरे हा रोज आणतो ह्याची मम्मी थांबते ह्याला टाकायला लावते मग ते पण आता टाकतात.
ह ग्रेट ग्रेट
हम्
पाणी पाणी पाणी संजीवली काय माहिती कितीला सुरू केल्या आता ते पण विसरले त्यांना त्यांना क हात तेच तिकडून कट करते चली बड बड कर दनायकोतच
हा झाले झाले दहा वस नाही मी केला हो मगाशी हम्म आता करू आपण हा.
चालते चालते मग आता का काय करूया मग आता हेव.